हॅलो. हा, आवाज येतोय? आवाज येतोय का?
हॅलो
हा आवाज येतोय का माझा.
हॅलो!
हॅलो
हा आवाज येतोय का? मला येतोय यार आवाज तुमच. शीट
हॅलो!
हा येतय.
आला का आता? लईच उशीर राव मी बाहेर आलोय की.
मग मी कधी कधी ची हॅलो च येत नव्ह आता तू म बाहेर
हां मला येतोय सुरुवातीपासून आवाज. बोला
हॅलो करते. आज काय चाललय म्हंटल आवरलं का काम?
हो हो आवरले की. तुमच्याकडे? अरे येतोय का नाही आवाज?
ते मला आता मध्ये काय?
अरे मला तुमचा सगळा आवाज क्लिअर कट येतो, तुम्ही मध्ये मध्ये जे सगळं बोलताय ते सगळं ऐकायला येतय.
असं ऐकायला येई ना बाजूला. मी आत्ता विचारल आवरलं क का पुन्हा आला.
मला तर सगळं ऐकायला येतंय तुम्हाला का माझा आवाज येई ना मला पूर्ण रेंज आहे.
रेंज आहे का बघा रेंज, रेंज, रेंज आहे का बघा तुम्हाला रेंज?
हॅलो
अहो रेंज आहे का बघा हो.
आहे काय?